चरच लाग तुमचा नाही लागत. आता त्या नाहीय आल तुमच. येल ना. टाकील ना ती. काल लिंक तर भरली ना आपण पण मॅम आपलं सायनस पाहतो मी आप आपलं बोलला मॅडम. हा ह.
का म्हण.
कस काम सुुरूच करताना येणार आधी मी तयार आहे.
म? करून नाही आपण परत बोलू.
आता कोणचे आलेत काय नु?
हा हा माझा विचार चालू.
यल उदया म बरया म .
हा आता त्यांच त्यांना सांगितलं मग औषधीच म्हणत्य नाय आम्ही शोध घायचा नाय.
मध्ये आपण ते प्रॉडक्ट नाय का हे करायचं ना सेव करायचं. .
फोन करतेस ना. बाकी नी काय विचारलं तेवढच याच ना दिला म. नाय नाय ते नाय नाय ओ ते पुढ म परत आलं नाही नं पैसे नाय आल तर आपल्या सारखं समजून घेत कि ते सरकारी काम आलं आलं नाही आलं नाही आलं. बोलले नाय म्हटले बाई ही बोलली तर काय नाहीत माझ्यावर ढकलायची म्हणजे ना मग आम्हालां .
त समजा मग या ग तुला दाखून देतो का वय जाऊणता. हा घेऊन येशील ना दाखव .
सोमवार नंतर काम करायचय आम्हाला ते व्हेरिफिकेशन. काय करू आता तुम्ही पहिले सॉल्व करा कारण आता ती काय गावात नं काहीचं काम तर करत. नाही पण डंका अशी वाजवते की की मी सी यार पी हो गुच्छा लय छान आणला. हा हा.
काही लक्षात आहे उद्या लागला देख . व दोन पीस घेतल्यावर. . मनीषा त्या केलां होतं ना तो बाग.
काय करायचं मग ते तुम्ही सांगा एक तर ती काय म्हणती मला त्या गावात मध्ये मासी सगळ्यांचा फोन येतोय की काम
एक कॉल चाळीस रुपये दहा मिनट बोलायचा. काय बोलायचं. तिकडनं चालू बँकेचाच पूस्तक गेला ना. त्याला बँकेच ते पूर्ण जी केल टाकायला लागतय केलं हो ना तू नाही ना बँकेचे नाव सांगा तरी सगळं केलावा का सांगीतलेला . बोलायचा. हा आपल्याच करते काय नाही
कुठाय?
मनीषा तू बोलली का नाय काय नुसती मीच बोलिते. नाही हो बोलत ती ना आम दोन बोलत होते रेकॉर्ड झाला असेल. म्हणजे दाखला तोडलेले आहेत परत.
कारण ते सगळं कामं त्यांचे फिरणं गिरणं सगळं होतय पण हे हेच तेच कामं होत नाय. त्यात ते अध्यक्ष सचिव पण लावले नाय ये त ते मीटिंगा होत नाही बचत नाही बरं मी कधी येऊ. हो म सांग .
राधिकाला ना प मग कॉल होत ना तुझा नंबर
मग काय निस्तरून घेयू एकदा, म्हणजे कामं करायला मोकळ करायला मोकळ उद्या शुक्रवार आहे.
नाहीई ना त्यांना म्हटलं की माझ्याकडून. तिलाच लागला तिचा लय जीव ओढत माझ्याकड. मग त्यांनी तिकडे. बोलायचं राहतं का ह पण ज्यांच्याकडे आहे हे कार्य ॲप आहेत. त्यांना त्यांनाच करायचा दुसरं नाही कोणाला. तिथे असं ऑप्शन येतय का कॉल करा. नंबर टाकून कराव लागतो मी तुम्हाला आता हे दाखवते एवढं झाला पाच मिनट राहिले अजून. तुला येते का पैसे मग हा. तुमची मी पहिला पण तुम्हाला नाही का दाखवलं त्याचे मला दोन हजार एक रुपये आला तेवढा हे केलं ते काही कंटिन्यू नाही दोन तासच कंटिन्यू का त्याच्यात रहा के के ची करू चं काय जे आपलं आपण जे बोलत राहतो ना चर्चा ही आपण ती सिम्पल चर्चा करतोय ना तेच बोलायचं असं एक ते नाही का अन काय भेटतात असं क्लिक केलं का त्याच्यावर विषय येतो हळहळ सरला पाठवतो सर आले होते
तेवढं
त्या मागला कुडवस्ती ख
अगं मग आता आम्ही तरी काय करावं
आम्ही त्या कावतो आम्ही त्या शाळेत आहे ना आणि वाट ते मंदिरात- कट
तिथे तर दरवर्षी त्या सगळ्या तिथेच आहे त्र्यंबक च कडे ते माय मी गेल होत्या अशी तो तिकडे तेव ते तिकड आपण तिक आणि भाग येते
काय समजत नाही काय काय
हम बरं आहे का सर गेल्यावर आल्या पण त्या आता तुम्ही चला ते लोक घरी थांबलेत भाऊजी आले का तो येईल होता ना काल तिचा भाऊ आले पण घरी नाही गेले त्यांना सांगेल होत सारा दिवस थांबायचं सांगितलं म्हणत का ब एवढ लवकर म्हणांग म्हण अहो ते चार ला बोलले अजून द्या मी मी परत म्हणत आहे म्हणत माझी केली भाजीला घेणारे आज
तेणी का
भात बनवला त्यांना चालत पुढे
बहुदर्शन हो का मी आमला पुस्तक साबण